हॅलो
आवाज येतोये का?
हॅलो.
अ येतो ना आवाज बोला की जोर्यात
हा येतो येतो, काय करते ग?
रिल्स पाहते मी, रिल्स पाहते.
मग रीलस पाहते तर रीलस पाहता पाहता बोल ना
काम करत होती पण म आता मला कंटाळ आला दिवसभराचा मोबाईल नाही घेतला ना, तेच करून करून कंटाळा आला आता रिल्स पाहिलंच ना मी.
हम् पण ते मन ह्याला पुलावर अपघात झाला ग.
हो पाहिला मी.
पाहिलं का? हा ना
ह ट्रक ट्रकने पुूल तोडला
ट्रकनेच पूल तोडला. बाई किती नुकसान झालं असेल त्यांचं प, मला वाटतं ते हा ना
तरी त्या माणसानी तोडून टाकला.
पाह्य ना, लगेच तोडूनही टाकलं
आहे ना.
आता बरं गाडी खाली नि आली कोणी असत तर
हो ना केवढा मोठा ट्रक आहे तो
हा
मोठा ट्रक दाखव राहिला तो एक चाक खाली गेलं त्याच आजच झालंय ते म्ह म्हटलं तुला बघितलं का नाही हा ना काल झाले म्हणजे आज आले काय म्हणते अजून
काही नाही
बोल ग बाई काहीतरी
तो रील स्टार परत तथ ठिकाण्यावरच असतो त्यालावर व्हिडिओ भेटून जातो
मग त्यानी ठेवलेलंच राहत
अगे म्हणजे पाहायला लागतय ना कंगवा
ह
बोला पटापटा बोला
आपपे बघितले का आपपे
झाार ना सकाळपासून काय इडलाच खाऊ घारता का बस नको मारा नाही शिकायचं मला काही येत नाही
मग तुला काय शिकू मी
काहीच न क शिक तु फक्त मशी बोला
हा ना मग तुला स रेसिपी सांगत बसते ना मी अगं रेसिपी सांगते मी म्हणजे
काय म्हणजे
म्हणजे बर्फ घ्यायचा बर्फ घ्यायचा कुटायचा
बरं प कुठायचा
हा
बरप गोटायता
हा असं नाही बारीक चुरा करायचा त्याचा बर्फचा आणि त्याच्यामध्ये
अ काय चालू आहे
हॅलो
आवाज येतोय
आवाज येतेय का म्ह जावद मगन नाही लावत
हम्म काही नाही बाई बोर होतय मला आता
का बर कसलं बोर होत
बाहेर पण नाही गेली कुठं गेली नाही काही नाही
तुला तर म्हंटली होती चल माझ्या बरोबर
पैसा काम होतो
हा का
हम्म नऊ वाजेपर्यंत ती फाईल केली मी ती फाईल देऊन टाक खाली
हम् ते एरा द याच्यावर गंगेवर नाही का ते माणसं कस मारून राहिले पाहिले का
हा ते पाणी एवढं झालं आणि तिथं ते फिरू राहिले एखाद्याचा जेव उपयोगेला
असं असं लाखोड यांनी मारताय नसतं धनादन धनादन धनादन
ला
एवढा
ह आ म सांगते काक
आ
बा
काय.
काही नाही, काही नाही ते बोल.
सोन्याचे भाव उतरले म्हणा, तुझ्या आईला सोनं घ्यायला जायचं का म्हणा.
ना पाणी काय, कुठून आणल ती.
आता सोन्याचे भाव लई.
पैसवाण्याचे भाव ले कमी झाले दोन. रुपय केच हो.
दहा हजार, अठरा येत वीस.
त
हो का बाराच आहे, आणि बावीस कॅरेटच तेराच आहे. आणि चोवीस कॅरेटच चौदा हजार. तीनशे नव्वद.
चालेल-चालेल कवठ टाका एक हात दोन किलो सोन.
कमी झाला बाळ आता.
दाखव दे का माझ्या मोबाईल इकडे
चौदा हजार तीनशे नव्वदचां आहे म्हणा चौदा हजार
हा तुम्हाला एक रीलल्स पाठवते, ती बघा छान आहे.
हा मी बघल ना, बघल नंतर आता नाही बघणार आता दहा.
परत पाठवेल, दुसरी पण पाठवती.
आळंदी बंद आहे बर का, हे. महापुरामुळे, हा ना.
बग
जायचं होतं ना तुला वारीला.?
ए रील बंद कर ते.
आवाज येत अस. नाही मी रीलल्स नाही लावल्या पण, आमच्या घरातल्या टी. व्ही दो जणतले मोटर आह.
हा काकीचा आवाज हे.
हा टि. व्हीचा आवाज. अजून बाकी काही नाही. अई इ पोरगी लय त्रास देती ग, बाजूला सरकत नाही. हा लई त्रास देती ती.
शेंगोळे करायचे का.
आलंच का तुमचं, कालच बोलून झालं तुम्ही लगेच आज आल्या.
हा मग शेंगोळे कराव लागत. मग बिर्याणी-बिर्याणी भात करायचं.
मासे बीसे आणा मट ये बाई खाऊ घाला. माशे मोठ ना शिवाय का नाही.
मटण लई महाग आहे बाई.
हो मच्छी आणायची, मच्छीची आणायची, मासे नाही तर खेकडे.
हम्म काय म्हणते अजून?
मी दाखवू मिनटं. ऐकत नाही त माझे चालून जाती. माशी म्हटलं ना
कोण काय म्हंटली?
लगेच मी तिला बोलली ना तुम्हाला माझे बिषे करू पण, लगेच चालू झाली काय ती माशी बिशी खाता न असं करता, तसं करता येड लागलं म्हणे.
बरोबर हाय ना.
हा काय वरोबर आहे ना तुमच्या ताटात दिलं तुम्ही काय खाणार नाही का.
मासे नको खायला.
हा अ फॅन बंद कर तू बाहेर जाणार आहे ह. नाही नाही बंद कर नका खाऊ मग.
हम्म हेव. मैद्यामध्ये दोन अंडे फोडायचे त्यावे. तेल लावायचं एकत ना मैद्यामध्ये. त्याव्याला ग. आणि त्याच्या ना अशा पोळ्या पातळ पातळ पोळ्या टाकून घ्यायच्या. आणि बाजूला ठेवायचे आणि दुसरे दोन अंडे परत फोडायचे त्यात. कांदा टमाटा कोथंबीर सगळं टाकायचं. आणि त्याची पोळी टाकायची तव्यावर.
आम्ही अंडे नहीं खात.
आणि त्याच्यावर ते दोन पोळ्या टाकायच्या खालवर आता तर मासे खायचे म्हणून आता.
तुम्ही खाता आम्ही नाही खात. आंडे बिंडेने खाता मी.
हा मासे खता.
नाही हो त्या अंडे कोंबडी आधी का. पहिले अंडायला ते कळालं नाही आम्हाला ना आम्ही.
वाया जर गेला ना तर नाही आलं रिजे झालं ना तर तुझो बघ. हो हा. तुला सांगते मी फक्त तरी रेट हो दे मग बघते. एक कल.
एक ब्लॅक साडी बघायची का म्हणायला.
सा ल साडागे उटेव र मजा आंली येढावण केल. मला तू हे गे तू ते गे तुझं लग्न जम.
म्हणून यावर्षी नाही घेतलं का.
एकही शाडी राहात नाही मी काहीच घेतलं नाही अजून एक रुपये खर्च नाही केलाय.
हा का मगगे उंट. तेवढ्या ड्रेस तू हा ना.
आपण दुसरं काहीतरी घेऊ की ते नाही घच आप ला आता काहीतरी चांगला मोबाईल बबाईलकडू आपण हा देऊन.
मोबाईल घ्यायच वाटतं. मोबाइल घ्यायचाय वाटत.
हा चांगला गेला आवाज नाही ये ना ना खराब झाला माझा
मग केवढ्याचं घेणार.
पंचवीस तीस हजार रुपयाचं.
बई.
हम्म चाले विचार.
मोठं झालाय.
कोण देणार आहे आपण काय कमबत नाही का कोण कशाला देईन.
हा पण मग आता अजून. पळ खर बी क रहिली.
कपडे बघा कपडे्याचा अजून काही विचार नाहीय कपडा अजून तो आवडलाय पण आता काही भेटला नाही तो. बघवा बघू तू तू तिकडे करते जा. बघ दुसरं काही का म. काही नाही कंटाळा आलामला.
एक कॉल कर अजून.
बाई ग आता ती माझी ब बोलल की नाही तर माझे आयकल थोडं मी
नाही बहिणीलाच सांगते बहिणीला बहिणीला सांगते आता.
हा बहिणीला सांगा नाहीला कारण तिला पैसे पडतील की,
हा ना
हा मग तिला बोलू देत नाही नाही ल माझ्या एक शब्द बोलले नाही बोलू दोल बोलली चल कान जोडेल तुझी नाही मध्ये म ते अडकून गेली सगळे कॉल रिजेक्ट झाले म्हणजे ऐकायला
शहाणी ती
हम्म काम असू दे मग बघते मी हा
तिच तिच सोयच बघते
हम् बघा जायला सोय बघा तिची हो खूपच जास्त शेकंदा शेकंदाला तिचा ठेवा की